मी तुम्हाला ब्लाउज बद्दल काही सांगते थोडं.
हो.
हा तर मग आता, लांबी जर तेराची असली
हूम्म.
तर त्यामध्ये एक इंच वाढ व्हायचं ते चौदाची घ्यायची. हॅलो‌.
ठे तुम्ही?
मी आता चौतीस चौतीस साइजचं ब्ला चौथीच छातीच. हम्.
ठीक आहे. हो.
हा. तर तुम्ही चौथीस चाळीस छाती असली तर त्यानुसार त्या व्यक्तीला तेरा नंबरची चौदा नंबरची ला लांबी कंपल्सरी लावायची असते.
ठीक आहे.
हा. आणि त्यानुसार तिला गडा अडीचा लावावा लागतो.
होय.
ह त्यानंतर शोल्डर सव्वा तीनच लावावं लागत.
बरं.
हा आणि मग आता आपण बेसरपट्टी काढताना साडेतीनचा गळ्याकडून भाग लावावा लागतो.
बरं.
हा आणि मुंढ्याकडून अडीचा घ्यावा लागतो.
तर तुम्ही पुढचा गळा किती घेणार?
पुढचा आपल्या आवडीनुसार असतो तो. साडेपाच सहा, साडेचार असा घ्यावा लागतो.
होय. उंचीनुसार.
हा. उंची नु सार.
बरं.
आणि आवडनुसार पण घ्यावा घ्यायचा असतो.
चालते.
हा आणि मुंडा चौतीस छातीला सव्वा पाचचा घ्यायचा.
बरं.
हा. आणि कटोरी चौथीस छातीला
हम्म.
अड अडतीस ची किंवा अठ्ठावीस ची लागते.
होय.
हा‌.
बरं.
हम्.
दंडघेर वगैरे किती घ्यायचा?
दंड घेर आता ज्यांच्या हिशोबाने ते कशी त्यांची हेल्थ कशी आहे‌. बारीक आहात का जाडे आहात त्यानुसार.
बरं.
ह आणि जे त्यांनी जर सांगितली चारं बाही घ्यायची तर ती तिथूनच दंड घेर मोजायचा असतो.
होय.
हा.
बरं आहे
हं अजूंन
ते कसं हां फिटिंग करांयची असेल तरं तुम्हीं असं मापं घेतांत
फिटिंग करांयची असेल तरं आपणं एक्स्ट्रा कांपड घेतलेला असतो दीड इंचचा
बरोबर हो
तेवढी आंधी फिटिंग करूंन घ्यांयची दीड इंच दाबूंन घ्यायचं
हम्मं
आपली फिटिंग तसं तेवढी जिथली जेवढी पाहिजे होती आपल्यांला तेवढी मिळूंन जाते मंग त्यांनंतर
बरोबर आणि बाही बाही ची जेव्हां कटिंग करतो तेंव्हा बाहीचा कांपड कशी घडी करावी लागते
बाहिची घडी अशी चोरा की करांयची नां
ठीक आहे त्यांच्यामध्ये किती बाही निघते
त्यांमध्ये दोन बाही नि दोन बाहयां निघतांत
होयं
हां हो
हो कां आणि अजूंन शिलाईमध्यें तुम्हांला कायं कायं येतं आणि
लाईमदेवालां मलां ड्रेस टूं पीस कटोरी प्रिंसेस कटोरी
हो कां ड्रेसंच कसं क करतांत तुम्हीं ड्रेस वगैरें शी शिवांयच असेल टॉप तरं
ड्रेस वगैरें शिवांयचा असेल तरं आपणं आपणं लांबी घ्यांयची
हां
त्यांमध्ये एक इंच वाढवायचं
ठीकं आहे लांबी मध्यें
हां लांबीमध्यें आणि शोल्डरं जेंव्हा आंता समजं त्यांच जेवढं आहे त्यांमध्यें त्यांच्या निम्मे पावूंन इंच कमी करूंन त्यांना तिथं शोल्डरं लावायचं कापडांवर
होयं
आणि मोंढां मोजतांना छातीचा चौथा भाग घ्यांयचा
हां
त्यांच्यातून एक कमी करांयचा
हम्मं
जे शिल्लंक राहिलेलं असतं ते मुंढा घ्यांयचा आपल्यांला
बरं
हां आणि छाती रेशा ही छातीचा चौथा भांग घ्यायचां आणि त्यांमध्ये दोन प्लसं करांयचे
आणि गळां वगैरें कसां काढतांत तुम्हीं मंग त्यांचा
गळां वगैरें आवडीनुसार काढांयचा असतो गळां आंता आपणं छोट्यां साईज लां अडीचं चां किंवा सव्वा दोन चां लावूं शकतो
मागचं कमी आणि मागचं गळां कमी आणि पुढचां मोठा घेऊ शकतो कां मागचां पुढं मोठा आणि पुढचां छोटां असं कसं करूं शकतां तुम्हीं ते
कटिंग आपणं जेंव्हा कटिंग करतो नां पुढचेची तेंव्हां गूळ सगळा छोटा काटायचा.
बरं.
आणि ते वेगळं करून, मागच्याकडं आपल्याला जेवढं हवा आहे तेवढे कटिंग करून घ्यायचे.
ठीक आहे, तर तुम्ही डिझाईनचं पण शिवतात का?
हो.
होय. आणि बाहिला डिझाईन करायची असेल तर?
बाहीला डिझाईन करायचे असेल तर, गोपी बाही करायची असेल तर आपली बाही जेवढी त्याच्यापेक्षा दुप्पटने बाही घ्यावी लागते.
हो का? म्हणजे तुम्हाला बाहीचे पण प्रकार येतात?
हो.
कुठले-कुठले?
ग गोल फुगाबाही, अजून?
काय आहे.
एक
हॅलो.
हॅलो.
हा, बोला.
फुगाबाही येते, अमरेलाबाही येते. अजून गोपीबाही, पफबाही
हो का?
हो.
आणि अजून तुम्हाला काही इंटरेस्ट आहे. का शिवण्यामध्ये?
हो, आहे. ना
होय, बाळाचं झेबलं वगैरे शिवायला येतं का तुम्हाला?
नाही, ते नाही येत अजून.
हो का?
हो.
आणि असा लँगमध्ये ड्रेस शिवायचा असेल तर?
हो, तो अमरेला ड्रेस म्हणतात त्याला.
हो, तो येतो का मग?
हो, तो येतो.
तो सांगा बरं मला.
तो पण आपण परमनंटली सर्वाना ब्लाऊज ड्रेस कोणता? पण काही पण शिवायचं असलं तर लांबीमध्ये एक इंच मिळवायचं.
ठीक आहे.
हा. आणि म
म्हणजे लहान मुली किंवा मोठ्या बाहीचा शिवायचा असेल तर चालते.
हा छाती म बघ ला लांबीमध्ये एक इंच मिळवायचं.
ठीक आहे.
हा. आणि लहान मुलगी असली तिच्या साईज नुसार तिला आवडीचा गळा लावायचा.
हम्म...
आणि मोठी बाई असली तर, तिला पावणे तीन चा गळा लावायचा.
होय....
हा आणि आधी त्यांचं शोल्डर मोजून घ्यायचं.
हम्म...
त्याच्या निम्मे करायचं.
हम्म....
आणि ते निम्म मधून अजून, एक इंच कमी करायचं.
हो.. का.
त्याच्याने आपलं ज जेवढं शोल्डर भरतंय तेवढं कापडा टाकलं ते बरोबर होतं. ह हम्म हम् आणि जस छाति रेश, हॅलो...
हम्म... बोला.
छाती रेशा आपण ना तसच आहे. छाती रेषा चा चौथा भाग काढायचा आणि त्यामध्ये दोन मिळवायचे
बघा.
हा आणि लहान मुलीच कंबरेच्या हि सहा किंवा आठ घ्यायची किंवा
हम्म... होय.
हा, आणि आपण जेवढी छाती रेषा घेतली असते. त्याच्यापेक्षा एक इंच कमी. कंबर रेषा घ्यायची.
हो.
आणि घेरघडी लहान मुलींसाठी सोळा किंवा सतरा घ्यायची आणि मोठ्या बायांसाठी. चोवीस किंवा तीस इंच घ्यायची.
हो, का?
हो. आणि छातीनुसार पण गळा घेऊ शकता आपण अरुंदी.
हो का?
हो.
आणि असतात का तुम्ही त्याच्यामध्ये इलॅस्टिक टाकू शकताात तुम्ही
कशामध्ये?
आपल्याला समजा अस लॉंग ड्रेस शिवायचा, हॅलो.
हो बोला.
आपल्याला लॉन्ग ड्रेस शिवायचा असेल. समज क टाकायची असेल तर टाकतात का तुम्ही.
हो.
हो का तर इलॅस्टिक किती लागते.
इलॅस्टिक आप आता जे जी मुलगी जशी असेल तशी एक मीटर, दीड मीटर.
हो का?
हो.
आणि चैन वगैरे लावायचं असेल तर पाठीमाग ना.
ते ते नाही केलं मी कधी चाईन वगैरेच.
ठीक आहे.
हा.
चालेल
अजून.
अजून काही नाही तेच विचारायचं.
हा
ठीक आहे.